धवा
हॅलो नमस्कार ताई
नमस्कार हम् आज रविवार सुट्टी असेल मुलं घरी असतील आज
हो ज रविवार सुट्टी असते म
हम्म चालूच असत मग काम त्यांना काहीतरी नवीन खायचं असतं
हो न खायचं खूप अपेक्षा असत मुलांचं
हो माझे पोरी त्रास असत की तू काही नको देऊ फक्त मला फ्रूट्स दे
हो चांगलं आहे ना फ्रूट्स वगैरे खाण्याच सगच काय तर खूप अिक ह
मग ते म्हणी बाहेरचा ज्यूस नको मला घरचाच बनवून दे मग सकाळी सकाळी एक गिलास ज्यूस देत अस तिी मग बनना असो किंवा अ चिकू मग ते मग एकत्र करून दिलं ना पिऊन घेते कध नुसतं फक्त ऍपलच करून द्यायचं ते पण पीती मग
हो खूप छान आहे ना ऍपपलच वगैरे ज्यूस तर छान लागतच्या पेक्षा ते कसं शवर वगैरे जास्त टाकतात बर्फ वगैरे टाकतात त्यापेक्षा आपल्या घरच किती चांगल
हो आणि मेन म्हणजे दूध पण चांगलं असतं ना गाईचं असत घरचं काम क करब त्या हम्म आणि त्याच्यामुळे मग तिला म्हणत असते मग बाहेरचं नाही ना मग घरचं तरी मग ती बनत असती सकाळी सकाळी एक ग्लास ज्यूस देत मग तिचा छोटासा ग्लास आहे तेवढा दिला ना पिऊन घेते कधी तरच मग नको आज म्हण
होा एखादा्या दुक्षण घंट रा आहे प मुलांना
हो नाही तरर घेतती ती तिला सांगायची पण गरज नाही तू घे म्हग
चांगलंय नाऔसटच काय फ्रूट वगैरे खेनायचं काही मुलांना तर चालत पण नाही फ्रूट वगैरे
हो
मी एक चांगलंय फ्रेशर वगैरे ळ वगैरे चांगलं असत ना
आणि मेन म्हणजे बाहेरून घेऊन बाहेरचं पण नाही आवडत घरच्या घरी बाहेरच म्हणलं की मग तिला ते आवडतच नाही त्याच्यामध्ये काही काही सेन्स वगैरे टाकतना त ते म्हणते मग एवढे काहीतरी गंध लागत ते तसला नको देऊ मला
हो फ्रेश फ्रेश तर उलच चांगलं असतं रोजच फ्राश तजा करून देणं बघ
हो आणि मेन म्हणजे बाहेरचं खाणच आता सध्या चांगलं राहिलं नाही नव्हत त्याच तेलामध्ये काही पण तळता आपण ते बेकरांना देतो किंवा आपण खातो त्याच्यामुळे पण आपल्या तब्यतीवर इफेक्ट पडतोय
पाम तेल असतं का त्याच बन एक सांग जात नाही मग मुली तेच खात ह
एक तर चांगलंही राहत नाही आणि ते तेच तेच तेल राहत का नवीन रोजच्या रोज काही चेंज होत नसत त्याच्यामध्ये एवढे म्हणजे फॅट्स वाढून जातात आपले आणि ते किती घाण ठेवलेले किती दिवसापासूनच्यािकडे हे असते ना आपण तरच खातो आपल्याला काही बाहेरच म्हटलं की चमच मीत वाटत आणि खाऊन घेत
हा च खल्त नाही पाहिट लोला होच्याला पण टाळून देतात ते आमच्याच्या तर रोज आंब्याच रोज मुली तर तर रोज आमबस छपा घरचे आंब टिकवलेले वगैरे असा हा रोज झाडाच्या तोडायच टिकट वगैरे घडयच आता रोज सकाळी स्कूल ला जात त्यांना एक दोन आमदन होऊन जातात परत आले का परत खात त्यांना आवड हय फळांची आम्ही पण खातोना पण भो बाकीच पंगत फला का ह आणिे बायरन आणि जे बाहेरात मानतो आमबही वगैरे ते तर असं टिकवली याचा केम ल म वगैरे तर आपल्या घरचे ात म्हणजे खूप सार लाकखा्या असणार गोडी पण असतील म्हणज आपण नॅचरल पद्धतीने पिकवलेले असतात म्हण ते कसं बाहेर कसं पिकवता वगैरे कसं दििचा मार्केट आपल्याला वरून ख छान दिसतात पण ते आतून असं खराब असतं आपण फक्त खातो ह पण म्हणतोय छान ए पण खायला चव लागतय ते खूप अस वेगळेच लागत त्रास पण होतो त्या आंबांपासून खाल्लं तरे
ऑर्गॅनिक नसताना ते कारण के त्यात म्हणजे औषध केम िकल टाकून पिकवलेलं असत आपण घरच म्हणल्यानंतर वेगळंच पडतं
हो घरचं म्हटल्यावर तर वेगळच असतो चांगलंच करतो आपण परत ते शिपाट वगैरे मध्ये किंवा धान्यामध्ये तर पिकवड असतं ना पण त्याचा फरक पडत म आणि ते कसं क्लिनिकल म्हटल्यावर ते आप शरीराला हानी बसते आपण खाल्ल्यानंतर बघ असं आपल्याला पोट असं भरण्यासारखं वेगळंच वाटतं मग
हो हो हो वेगळंच होतं ते आणि मेन म्हणजे सिडिटीचा पण प्रॉब्लेम होतो नाही नाही
आणि आता चार बुजा माग शिकून होत तेव्हा आता बापरे खूप हसवायचं काम करायचं
ते वाईटच राहत होते टरबूज तर असं दिसायला दिसेल नंतर तर गोड पण नाही
नाही गोड पण राहते ते एवढे खास नाही लागते चांगलं नस्
हो म्हणजे गोड आणि ते काय करायचे कलर वगैरे द्यायचे ते कारबुजांना कलर छड द्यायचं आणि मर लागत आणि असं पाण्यात वगैरे जग घातातडरेक् लाल लाल जग फेकायचे ते तरबूज काय असं राहत का
म्हणजे ते केळींना पण तसच करतात तस ते तररबुजांना करत असतील मग
होम
कारण की केळींना पण ते पिकवताना नाही का मध्ये अ हे पाणी टाकता पाण्यामध्ये कुठलं तरी औषध टाकून त्या केळी बुडव होता त्याच्यान पण शरीरावर इफेक्ट पडून जातो
हो आमची सुद्धा हाम नाहीच्यातो नॅचरल पधि
चांगलं न उलट ते चांगलं शरीराला पौष्टिक भेटत पण मग पश्वीगिरी जास्त चालू आहे ना मेन म्हणजे
हो असं आहेा तुमच्या इकडे केिळी वगैरे पिकवता कसं
आमच्या इकडं म्हणजे अ ती बारदाण्याची गोणी असती ना
हो
त्याच्यामध्ये ठेवलं ना ते गरमी न पीक चाबवते
हो गर्मीने पिकत बरोबर मी तेच करतो आठ दिवस ठेवतो आठ दिवसानंतर असं पिकलेली असे पिवळी पिवळी आणि त गोड लागते पोर हा करू म्हणता म बाजारपेक्षा पण छान लागते हा शुक्रला कि घरचं खाण तर फरकच आहे ना मग त्यांना आम्ही असं सांगतो क तुम्ही अजून चार झाट लावण्याचा प्रयत्न करा म्हणजे अजून फ हो म्हणजे तु्हाला खायला काम हो मुलांना आम्ही अस संदेश देतो माझे बरेपैकी आणि स्कूल मध पण तसच सांगता ना तुम्ही फळांची झाडं वगैरे लावा ते कामायची तर माझ्या मुलाने एक मँगो आंब्याचं झाड लावलेलं होतं
हम् हम हम्
हम् त्या छोटंच होता आम्ही त्याच्या हातला लावून घेतलं म्हटलंय बघ हे तुझ्या आठवण बडडे आंब्याच ह तुझ्या हाता लावून अ त्याचे आंबे केसर केसर आंबा केलेला होता केसर आंबा लावलेलं होत खूप छान वाटायचं
हम
हो मग ते आता म्हटलं बघ बरं हे तू लहानपणी लावलेले होते तुला कळत पण नव्हत हा बघ म्हणतो हा मममी
तुम्ही कशा का बोललालाय जला विचार बला परांना म्हणजे सांगायची गरज नाही आता सगळं समजत उलतो
हो सगळं समज पोडायला नाही सांगायची गरज नाही पडत लगेच करतात मुलं
हा
मुलां मला ह आवड असते फरांची वगैरे
म्हणजे त्याच्यातून तरी त्यांना आवड निर्माण होती की चला झाड लावूया झाडं लावल्यामुळे काय फायदा होतो त्याची सावली भेटती त्याचे फळ भेटत हे सगळ्या गोष्टी पोरांना कळतात की आपण झाड लावले म्हणून आपल्याला ह्याची सावली पण भेटणार आहे फळ पण भेटणार आहे त्याच्यानंतर आपल्याला झोका खेळायचा तर आपण त्याला बांधू पण शकतो झोका पण असं म्हणजे बऱ्याच काही काही गोष्टी छोट्या लहान लेकरसाठी छानोळी करू शकतो त्याच्या द झाड पाजे म्हणजे सग सृष्टलाठीक झाड ला जागा एक त झा लावलं ना दारापुडं त्याची उपयोग भरपूर आहेत
हो झाडे लावायलाच पाहिजे फ मुलांना पण सावली पण भेटते नाव येऊन बघा कि होतं काय ते गठ होतं घरात किती गरमी करते ते झाडाखाली जर येऊन बसलं असं गार वगैरे थंड वाटत मुलांना पण आपण झोपी लावू शकतो झाडा खाली वगैरे म्हणजे आपल्याला फळ पण भेटत आणि आण उडण
फ फळ भेटतं फुलाचं झाड लावलं फुलं भेटत देवाला होत घरी पण आणि चांगलं वाटत एकतर मेन म्हणजे त्याच्यानंतर झाडाची सावली नारळाचं झाड लावलं नारळ घरच्या घरी होत असं बऱ्याच गोष्ट आहेती अरवा
ह नारळजी झाडेथ कूचली परत तु म्हाला सांगते केळ अंजिरे परत जांभूळ ये आवळ्याची झाड ये आंब्याची खूप आहे तमच्याकडे प्र खूप आहे एक एक प्रकारचे प्रत्येक फळांचे हो या्या वर्षी हो आमच्या इथे जांभूळ आले पोरांना आवडली रोज तोडून तोडून खाता मग मी किती छान लागत
ह आणि बाहेर न घेऊन या तुम्ही ते नाही लागत
नाही नाही लागत आम्ही तर झाडाचे तोडून ताजे ताजे मुलांना देतो खायला चांगलं लागतं हा ब हे चांगलं आहे तुमच्यासाठी शहरासाठी पण चांगलं पुरी मोरमरे आणि खरश पद्ध चांगली ह स्वतचाला तेवढ च च आणि तोडून राहात मग मग छान लागतं काही फळ
हो आणि मेन म्हणजे मग त्यांची तेवढीच प्रॅक्टिस पण होती झाडावर वगैरे असं चढण्याची त्यांचं आंग हलकं होतं त्यांना ती सवय राहती ऍक्टिव्ह होता हो म्हणजे नॉलेज पण येत त्याच्यातून छोट्या छोट्या गोष्टींमधून शिकायला भेटत त्यांना पण.
हो थो्या थोट्या गोष्टी सुतण्यासारखं बंद का म्हणून हो पण हवं मुलांना पण
हो कळत त्यांना कसं काय केलं तर होतं हो चालेल थँक यू हो दन